आज हॅलो
आवाज येतोय का?
हा येतोय येतोय बोला बोला.
हा बोला.
हां हां हां तेच पक्ष्यांचं आपण हे करूया, बोलूया.
हा बोला.
हा येतोय ना आवाज?
हो येतोय मला ऐकायला येतय बोला तुम्ही.
काय नाही हां
अहो पक्षींच खूप प्रकार आहेत नव्हं ताई.
हो. पक्ष्यांचे आहेत ना प्रकार भरपूर?
हो आणि बघा तो एक पक्षी असतो त्याला 'सुतार पक्षी' म्हणतात. हा माहितीये.
आवाज येत नाही तुमचा. कोणता आवाज नाही आला तुमचा. नाहीनाही, मध्ये मध्ये मध्ये कट होतोय. हां
हो मी बघ, येतोय ना? म्हटलं सुतार पक्षी आहे ना.
सुतारपक्षी हो.
हो तो माहिती आहे का तुम्हाला?
माहिते ना ते नारळाच्या झाडावर वगैरे ते अगदी गोल गोल टोचून -टोचून, अगदी गोल गोल गोल काय ते घरटं करत असतात ते.
अच्छा हुं
होय बघितलेला आहे ना मी.
हम्
भरपूर पक्षी बघितलेत पण खूप लांबून असे दिसतात आमच्याकडे आमच्याकडे असे खूप जवळ नाहीयेत.
नाहीय का?
त्याच्यामुळे कसं हे होतं आता म्हणजे माझी एक मैत्रिण आहे ती पक्षी मित्रच आहे. तर ती सतत अ जाऊन ते फोटो वगैरे आणत असते ते आम्ही पाहतो पण अस जवळ गदी नाही जवळ अगदी अस म्हणजे असे ह्या काय ते आपल खारुता म्हणजे हे अ चिमण्या खूप भुरल्या चिमण्या डे म्हणतात छोटे छोटे चिमण्या असतात त्या राखाडी कलरची पिस असतात ते. त्या आणि साळुंक्या साळुक्या खूप प्रमाणात आहेत. आणि चिमण्या आहेत आणि बाकी आमच्याकडे हे सुतार पक्षी वगैरे अगदी क्वचित दिसतात पण आमच्याकडे तो मोठा एक पक्षी आणि बाकी असे वेगवेगळ्या कलरचे पक्षी दिसतात त्याची नाव अ त आम्हाला म्ह मला तरी नाही माहिती झाली
अच्छा
दोन मिनिटं दोन मिनट बघतो आम्ही आणि लगेच जातात दाखवेपर्यंत लगेच जातात ते उडून असं होतं
हो नाही आणि सुगरिणीचा खोपा पण छान बनवते ना सुगरण
खूपच छंद
हो आणि त्याची एक मान्यता अशी आहे सु खोप्याची जर तुम्ही सुगर्णीचा खोपा घरी आणला ना हो तर तुम्ही गॅलरीत टांग टांगला ना तर तुमच्या एक किंवा दोन वर्षात स्वतःच पण घर होत अस हे मान्यता जुन्या लोकांची ते ऐकलेलं आहे मी अच्छा हो हो हो
ह् हा आता आमच्याकडे आता पूर्वीचे लोक काय आवाज येतो ना कसला तरी
हो हो नाही ते कॉल येतात ना
हा हा तुम्ही ते डू नॉट डिस्टर्ब करा ना ते ल पण
हो हो केलं मी
हा हा हा तर ते अ अ आमच्याकडे आता पूर्वापार आमच्या आजी वगैरे सांगायची की एक अशी कथा होती की सुनबाई सासूला विचारते मी माहेरी जाऊ का मग ती काय म्हणते की नाही तु आपण तू गुना पा का म्हण त कथा तर म्हणजे तर ती काय करते थो शेण कालवते आणि ते गुरांना दाखवते मग गुर पाणी पित नाहीत ना आणि मग ते गाई वगैरे असा शाप देतात की तू पण असंच पावसाची वाट बघशील
अच्छा
तिला तो शाप हे घेतो आणि ती पक्षीो पक्षी होतो
अच्छा हो हो
पाऊस यायच्या आधी ना तो असं ओरडतो पावशगो पावश गो पावश गो म्हणजे हो अस ओरडत असतो तो आम्हाला नेहमी सांगत अस सांगायची ते आजी तर मग आम्ही म्हणायचो की मग आता कधी ओरडला तर आम्हाला सांगा आजी तर मग ती आम्हाला दाखवायची ओरड ओरडायला लागला की पाऊस यायच्या आधी तो चक्क असं म्हणायच म्हणजे की पावश ग औषा ग अस तो म्हणायचा म्हणजे
अच्छा हा हा
आता हे खरं आहे खोटं आहे माहित नाही पण ती नेहमी ह का म्हणजे सांगत असते आम्हाला हे असं
हो ह्या ज्या पौराणिक कथा आहेत ना यांच्यात हो यांच्या मागे काहीतरी गुड सत्तेत दडलेलं असतं
होय होय
हो पण ते आताची आपली पिढी आहे ना हिला माहिती नसत आणि शक्यतो आताची पिढी विश्वास करतच नाही या गोष्टींवर की नाही तुम्ही काही सांगता आम्हाला पण नाही पण जे कि जुन ते सोनं असत जे जुनं असतं ते सोनं असत
आता परत बघा सगळं जुनं यायला लागलं फॅशन वगैरे
हो सगळं सगळं आता पक्ष्यांच्या बाबतीत पण आपण बघा जेव्हा लहान असताना जे पक्षी बघायचो ना ते आता आपल्याला बघायला नाही मिळत वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी येतात हो आणि पावसाळ्यात ना हे पक्षी एका जागेवर नाही राहात म्हणजे हे पण सुद्धा भ्रमती करत असतात आपल्या देशातून परदेशात जात असतात
होय.
ह आता मला तर खूप दिवस झाले मी बघण्या्यांचाचवाज नाही बघित. आता बघायचा चिवड्यांचा किती मोठा थवा असायचा आकाशात
हो.
कशात नेहमी दिसत असायचे तर आता दिसतच नाही ते आकाशात हो. आणि त्याच्या मागचे पण वेगवेगळी कारणं आहेत. किंवा त्यांना कशामुळे त्रास होत असेल आता भरपूर टेक्नॉलॉजी वा.
नाही आणि तच्या तोड एवढी होते ना आता त्याच्यामुळे काय होतय माहिती पक्षांना बसायला जागाच नाही ना अस अस हो. त्याच्यामुळे मग ते इकडे आपल्या इकडे सरकताय.
हो आणि सध्याची मी स्वत बघितलेली गोष्ट आहे आताच महि एक दीड महिना झाला आमच कॉलनीत ना नळाचं झाड होत. मग त्या बाबांनी ना ते नाळाचं झाड रस्त्याला होतं. जी येता जाता लोकांच्या अंगावर ते नारळ पडायची त्या बाबांना अशी भीती वाटली की कोणाच्या डोक्यावर पडलं तर नकवावा उगाच आपल्याला त्रास. तर मग त्यांनी काय केलं ते झाड कापलं झाड कापलं ना तर त्या झाडावर आपली हि घार असते ना घार
हो.
हो तिचे असे पाच सहा पिले होते छोटे छोटे. मगे ल जसे जसे झाड काप. य त तशी ते पिलं पण ओरडायची ती पण ओरडायची. नारळाच्या झाडावर म्हणजे तिचं घरच बनवलेलं होत.
हो.
म्हणजे खरंच झाड खूप उपयोगी असत. पण हे जे नावाच झाड असत ना हे खूप मोठं होत. आणि वरून धारळ पडताना मग ती भीती वाटते लोकांना
बरोबर आहे.
हम्म.
अह मध्ये तेव्हा वादळ झालं ना खूप बघा ते वादळ झालं मध्ये
अच्छा हा हा.
तेव्हा आमच्या इथली झाडं खूप पडली.
हो का नारळाची का?
नाही नारळाची नाही अशी वेगवेगळी झाड होती आमच्याकडे आंबा फणस किंवा म्हणजे वेगवेगळी होती. अजून पण अशी सावलीठी लावलेली किंवा बाबुळ वगैरे ते शाळेत न पहिल्यांदी द्यायचे ना त झाडे खूप लावली होती. आणि मग ती पाहिली ना तर त्याच्यावरची एवढी वेगवेगळी कावळ्यांची घरटी पक्ष्यांची वेगवेगळ्या घर किंवा ते अंडी किंवा पिल एवढी पडली एवढं वाईट वाटत होतं ना ते साफसफाई म्हणजे जे करत होती लोकं त्यांच्या-त्यांच बघितल्यावर
कुठे बनवणार.
कुठे हा आणि ते त्यांचं ते हेच झालं ना पिल्ल वगैरे ती त्यांची
हो.
नंतर त्यांना काही ते करता आलं नाही बाकीच्यांना कारण पाऊस खूप होता.
हो पावसामुळे होतं आणि वादळीही वारा आला ना.
हा एक दोन दिवस ते तसच राहिलं सगळं आणि मग जेव्हा साफसफाई करताना मग ते दिसलं ते ते खूपच वेदना झाल्या बाबा. म्हणजे ते खूपच वाईट वाटलं तेव्हा
हम्.
त्याच्यामुळे हे हल्ली तेच पक्ष्यांचं पण अं झालंय
हम्म तेच ना असे पक्ष्यांसाठी ना काहीतरी म्हणजे असा पार्क वगैरे पाहिजे. स्पेशल आपल्याला कसे घर आहेत. आपण घरांमध्ये राहतो. अं त्यांच्यासाठी तसं पाहिजे. म्हणजे जेणेकरून ते तिथं सुखरूप राहतील.
तुमच्याकडे आहे का पाऊस
नाही हो कशाच आहे आमच्याकडे पाऊ आम्ही पण देवासारखी वाट बघतोय पावसाची
मला असं वाटतंय पडलाय चार पाच सहा दिवसाांपूर्वी.
हा तिकडे तो म्हणजे वरचा भाग येतो ना. तिथे लवकर पाऊस पडतो. आमचा भाग खालचा आहे. आम्हाला थोडा वेळच लागतो.
अच्छा अच्छा
लीच पाऊस पण नाही पडत आमच्या
हा हा हा आमच्याकडे आहे भरपूर पडतो पण अजून तरी काय सुरुवात नाही झाली. आता म्हणतात तेवीस चोवीस पासून होईल सुरुवात.
होईल होईल येईल पाऊस एवढे थोडा उशीर झालेला या वेळेस.
हो गेल्या वेळेला लवकर आला ना म्हणून या वेळेला उशिरा.
हो एप्रिलमध्येच होता, मागच्या वर्षी मग ते त्या पावसामुळे अति पावसामुळे पण ते पक्ष्यांचे नुकसान होत.
नुकसान होतं पक्ष्यांचं त्यांना पण काय हे नाही होत ना त्यांना पण
हो
काय देवानी रचना केलीये म्हणजे ते एवढ्या पावसात वगैरे पण अस अं रात्री झोपतात. पण बघा कोणी पडत का. खाली
नाही ना आणि बघा रात्री मी चिमणीचे बघितलेलं आहे. कारण की सीतापळाच झाड आहे. ना आमच्या दारात पण मग ते ती जी चिमणी अस ना तिचे दोघं असे पाय असता ना तर ती पाय घट्ट त्या फांदीला लावते. आणि झोपते पण रात रात्रभर खरंच ती घट्ट अं धरत असेल का बरं त्या फांदीला. मग तिचे रक्षण कोण करत देवच करत
हो देवच.
मग एकदा ती झोपली तर मग ते तिचे पाय पण सुटत असतील ना.
सुटत असतील. हो मग
हो पण बघा ना परमेश्वराची
हो हो आम-आम्ही बॅटरी घेऊन रात्र बघायचो ना जरा चिमण्या म्हणजे समोर आमच्या झाडावर बसायच्या तर त्या पानाखाली आम्हाला दिस ह चिमण्या बसलेल्या रात्रीच्या. हा आणि श्रावण महिन्यात ना म्हणजे असं एक आपलं अख्याका आहे. श्रावण महिन्यात ते असं कीड मुंगी काही खात नाहीत. तर मग त्यांना आम्ही भात घालायचो भात. अंगणात.
अच्छा हम्म
त्या येऊन भात खाऊन जायच्या म्हणजे थवेच्या थवा यायचा.
झाले आपला
झाले हो तुमच्याशी बोलून छानच वाट हलो हो चला चला बाय बाय.